हॅलो हा बोल.
आवाज आला काय.
हो यायला लागलाय आवाज.
हा उटलासां
हां स्वापाकाची तयारी.
हम्म आज काय मग.
आज काय आता सुरुवात तर ढबूमिरचीपासून करणार आज.
अ दुब्बूमिरची खातात काय?
हा डब्याला आता काय पर्याय नाही खायलाच पाहिजे.
होय.
सगळे जण नसतात ना. कामगारांचा पण डबा वगैरे असतोय. ते- चल- काय असेल ते सगळेजण त्याच्यासोबत काय असेल ते खातात असं प्रत्येकाच काही वेगळी फरमाईश करू शकत नाही-
ते तर आहे की अ म्हणजे कामगारांना पण डबा देत आहे तुम्ही-
उ आणि डेव्हलपत ना एकच काम करा आहे-
हा हा ह हा त्याच्यामध्ये येतयचं काय-
हम्म.
हम् तेना पडप-
तुमचं काका मग- आवरलं की नाही?
कुठं आवरतोय फक्त आता उठून फक्त उठून म्हणजे सहा ला सहाच्या आधीच उठलोय- कुठून मग- जरासा फ्रेश झालो तोंनटन धन आणि बसले तुमच्या अंकोठ्यान झाले-
होय होय आवरलं माझं-
लवकर उठला अस वाटतं -
लवकरच उठतोय की रोजच-
रात्री साडेबारापर्यंत असतायसं जागं-
रात्री दीड वाजला मला-
जाग येत्या व्हय ओ -
आली ना दुपारी थोडा वेळा झोप काढतोय- नाही आता काम आहे म्हणून काम आहे- तो पण काम करायचं ना-
हो की नसल त्या वेळेस-
इतर वेळी म त झोपायला मिळतेच का-
होय की ते पणय-
तभूत-
म्हणून हे करतायस-
हम्म जोपर्यंत काम आहे तोपर्यंत पटापट आवरा्यास दुपार एक दोन तास झोप काढायची सकाळी काम करून घ्यायची.
हा ते पण आहे की-
हम्म हम् असं.
आपले काम- म्हणुन त्यात् तोपर्य-
हम्म.
हम्म.
म फटाफटा आवरा-
होय की ते पण होतेय तेच- कश्या कामावर हाय दुपारी आणि लंच ब्रेक तर एवढा कमी आहे दीड ते एक ते दीडच आहे फक्त-
एवढा कमी आहे-
होय तेच जेवणार किती आणि बोलणार किती सांगा-
होसक-
लय कमी आहे आणि सगकडे अस सीसीटीव्ही कॅमेरे आहेत-
बापरे.
हम्म मग कस नाही बोललं तर क त्या कॅमेरतून त्यांनी सांगतायत कि कॉलिंग करा कॉल ठेवा तुमचा जरा
असं लगेच सांगात्यात
होय लगेच सांगतात कॉल,
मग काल सूचना आली नाही ना तशी काय?
आल कारण काय काल काय झालं माझ कॉलिंग झाले बऱ्यापैकी आणि मग मी तुमच्या सोबत बोलातो त्यामुळे काय काय झालं नाही.
हा हा हा हा अस झालं होय,
हा तिथं कसं आहे, त्यांनी सांगितल, तथले साडे तीनशे पण ते काय म्हणतात करायचं कॉलिंग करायचं कॉलिंग असंय तिथं, करत राहायचं करत राहायचं मग म्हणून मी मग काल पण विचार केला अरे विचारून तर बघूया म्हणून मी विचारलं सकाळी तुम्हाला,
आणि साडेतीनशेच टार्गेट पूर्ण नाही झालं तर?
होतय की साडेतीनशे काय सगळेच कस्टमर उचलतात असं नसतंय.
हम् हम हम हम्.
ह्म त्यातले भरपूर जण कट करतात नॉट इंटरेस्टेड म्हणून सांगतात कोणतरी ए इंटरेस्टड असतय.
ह ह ह काल बोला तस बरोबर आहे खरं तर जॉबला गेलं की बर असत्य,
होय की,
म्हणजे काय म्हणतात वातावरण पण ये आणि आपण चार पैशात मिळवत असलेला वेगळाच आनंद असतोय.
ते तर रहा ह
मग त्यामुळे आणि काही उपयोग होतो एवढं शिकलेला तर काय उपयोग नाही तर घरात बसून आता तुमचं काय म्हणजे मॅरिड नाही काय नाही लग्न वगैर झालेलं नाही त्यामुळे चालते हो,
हो की
परत नंतर आता मग तिकडे गेल्यावर जॉबचं कसं करणार हो?
करणार की तिथबी,
तर आता मग काय जॉबचं काय आधी बघून ठेवलंय काय असं?
काय नाही कुठं तिथं कटत काय बघितलं करायचं गेल्या वर.
हम् हम्म.
हम्म अजून तर काय तिथं काय, होय कि त शोधा लागणार,
आलाउड आहे ना इथं सगळं करायला?
हाकी सगळं अलाउड आहे करायला काय नाही असं नाही आहे हाय फक्त आता आम्ही करायला पाहिजे उठून एवढंच,
काय शिकायला मिळाल तर नवीन नवीन शिकायचं काहीतरी
आणि विषय विषय कसा आहे त्यांचं कॅन्टीन असल्यामुळेणून शक्यता करून आम्हाला तर, असं वाटत त्यांनी म्हणणार की कशाला बाहेर जातेस करीतच आम्हाला मदत असं होणार,
कॅनटीन आहे का त्यांचं. चांगलंय कि म.
त्यामुळे मला वाटते शक्यतो करुन असं म्हणतील.
हम्म हम्म हम्म हम्म.
बघायचं काय हम्म. बघायच काय म्हणतात आता तर म्हण
तिथं मग बाहेर बघण्यापेक्षा तिथंच करायचं ना म.
हम्म त्यांनी ते ततच नाही डब्बे.
दरी
घरातन होय घरातनच डबे देतात त्यांनी करून.
चांगली म ते त्यात पण भरपूर मार्जिन आहे.
होय तेच करतात त्यानी
मग तिथं भाज्यांचं वगैरे कसं आहे काय?
त्यांच्या ओळखीच आहेत ना ती माणसं आणून देतात त्यांना.
होय.
त्यांच्या वळकीचा जो भाजीवाला आहे ना ते सगळं भाजी वगैरे आन म्हून देते नाहीतर मग येत तर त्या घेऊन येतात.
हम्म.
सासूबाई,
म्हणजे बाहेर जाय लागत नाही. हो
नाही नाही. त्यांच्या ओळकी त्यानी फोन करून फक्त फोनवर न सांगतात ह्या ह्या भाज्या पाहिजेल आहेत मला.
हम्म
आणूंद्या, मग ते माणूस येऊन त्यांचा देऊन जातोय भाज्या
खरं अस डिमांड मग, कस्टमरच्या मागणीनुसार असतंय. काय आपलं आपण द्यायचं
नाही आपल्या आपणच देतात त्या, दोन भाज्या असतात दोन तीन भा अस्तात चपाती भात आमटी
हॊ हॊ हॊ हॊ हॊ हॊ
सगळं असते हम्म
म्हणजे आपणच द्यायचं, आपण दिल त ते खातात
खातात खात्यात त्यांची डिमांड नसत्या.
हा मू घैर थ
हम्म
डिमांड नाही, म चांगली गोष्ट आहे.
हम्म सगळ्यांना एकच देतात, परत असं म्हणजे, कुठे काहीतरी मोठी ऑर्डर आली तर ती पण घेतात, त्यांच्या हाताखाली चपातीला दोन बायका आहेत आता, आता हूं सद्ध्याला
चांगलंय कि मग
कर तर त्यांनी ते
सप तला पाईया मकानी अस किती म्हणजे किती जणांच हाय तरी?
हम् सकाळी काही तर चाळीस जणांच आहे. संध्या, दुपारी, हा सकाळी चाळीस जणांचा आहे. संध्याकाळी चाळीस जणांचा आहे. आणि सकाळचा नाश् काहीतरी पस्तीस का तीस जण आहेत.
मग असं किती जण कर तर जेवण
एकटीच करत्या
बाप रे हाचा आता ह्या म्हटल मग काय भाजी आम टिस एवढंच की आणि भात
तेच, ते तेवढंच करतय बाकीच आणि चपातीला काही फक्त भाजायला बाई आहे.
भाजायला फक्त बायका येतायत, का लाटायलायत?
भाजून, भाजायला किंवा लाटायलाच आहेत वाटतं, होय
दोन्ही ला पण काय?
नाही, तेे स्वतः पण करत्यात की येतात
बापरे, मग ते लाटायचं आणि भाजाय एकत्रपसं होत
एकट्या करत होत्या त्या आधी
हम्म
ट त्यां त्यांनी मग नंतर काय झालं मग नंतर एकटे त्यांना लईच लोड व्हायला लाग डब्या जास्त या म्हणजे जास्त जास्त येताना ना काय केलं किले डबे यायला लागलेत आणि आपण एक काम करूया का आमला बाय लावया चपाती ला म्हणून त्यांनी चपातीला बाई लावली
हम ह
नाहीतर एकटीच सगळं करत होते
आता बघ तुम्हाला आधीचही कल्पना आहे त्यामुळे बरं आहे ना मग
होय आहे की
भारीबधनर पार्श्शलाला का
आलेलं की
बघितलंच नाही जर दाखवश
आता गुरुवारी किंवा शुक्रवारी येतील आली तर बायचान्स दाखवतो
म्हणजे आता ल कशासाठी म
उदया ते हे ऐ का नाही त्यांची इथ बहीण आहे ना सक्की त्यांची ह्याला काय म्हणतात. ते कमला कॉलेज त्या साईडला तर त्यांच जागरण आहे त्यांच्या बहिणीच.
हम्
त्यांनी जागरण ठेवलंय मग ते त्यासाठी त्या येणार दोघं पण सासू सासरा.
रेशन कायला. तुमचा आणि त्यांचं.
मामा मामी.
ओके.
नाही नाही चुलात मम्मीला कुठ भाऊ आहे.
नायका.
मम्मीला चौघी ब बहिणीच आहे की त्या.
म्हणजे सखी चुलत.
हम सखे चुलत आहेत ते. मोठे.
हा हं हं ह हं
हम्म बघ मगुर हम्म मग. गुरुवार आले तर दाखवतो. हा आ तेला हाय की.
हो ते त चालेू
आहेत तिला एक. काय भाऊ
हा हा मला वाटलं त्यांच्या भावा- जेच्याे भावाचाच मुलगाही काय
त्यांच्या भावाचे जी त्यांच्या भावाची जी पोरा आहे कणी. ती. मा लागले असतेच मामाची पोर पण कस झालंय मम्मीच्या बहिणीला दिले. त्यांच्या भावाला म ते. मग ती काय होते एक साइडने मामा बी लागते. एक साइडने माशीचे पोरबी लागते.
हम् हम हम् हम्
हम्म त्यामुळे ते होत नाही. हम्म माऊशी ची पोर लागते.
चालते चालते कॉल कॉल कर करा जरा सरलाजरा. आवाज करते.
ओके हा हा चालतय.